हॅलो
हा ह लागला ना-
लागला लागला तर काल लागला नव्हता काल ना म्हणजे रिंग होत हो ती- पण तु उचले पर्यंत माझा कट झाला फोन -
हं-
काय असं प्रॉब्लेम झाला कोणास‌ ठावुक त्या मॅडम पण तेच म्हणत होत्या माझ पण तीन चार काॅल तसंच झाल
हा ते रेंजचा तर- प्रॉब्लेम असत ना तर ॲप चा नाही तर सर्व्हरचा प्रॉब्लेम असत त्याच्यामुळे होते -
आजचा तसं आजचा प्रॉब्लेम हो त्यांनी कॉल झाला पाहिजे नाही मग-
त ते पुण्याचे ते पुण्याचे- त्यांच्यासोबत काल बोलत होते तर त्यांच्यासोबत दहा मिनिट बोलले मी- सगळ झालं आपण रेकॉर्डिंगच झाल नाही झिरो सेकंद दाखवा लागले- आणि आम्ही एवढं दहा मिनटं बोललेलं गेलं
होय तस झालं अस तरी पण- नंतर येईल बहुतेक एखाद्या वेळेस कारण
नाही झालंच नाही आता सकाळी पण बघितलं की- झिरो झाले ते काय माहित - झिरो झाले ते आणि सबमिट पण झालं ते-
तसंच व करा सांग दाखवतोय काय घोटाळा काय-
माझ कालच बिनकामाच गेला कॉल.
माझी सतरा गेल्यात तशी काय सांगु? होय त्या बोलतात, मी नंतर न केला फोन तो पण लागलाच नाही नंतरन फोन. काय झालं कोणाच
आमच्या मम्मीचं तस झालंय होय होय.
मम्मीचे पूर्ण झाले काय?
नाही मम्मीचे पण नाही, मम्मीचे पण अ अ किती आठ का नऊ झाल्यात मम्मीचे पण
अ तीस करायचे आहेत नई?
होय.
अरे देवा!
मी बघितलोच नव्हतो ना, माझं ते कॉलेज हेज्यातच डॉक्युमेंट गोळा कर हे कर
मग ते प्रत्येकाना तू मसेज व्हॉट्सअपवर मेसेज करूनच कॉल केल्यास?
नाही नाही आता फ त्या पुण्याच्या आहेत ना त्यांच्यासोबत फस्ट केेलता मी. त्यांच्यासोबत चार पाच व त्याला आणि मम्मीच काय माझ्याच फोनवर एकमेकीना फोन करून कंप्लीट केलंय मी.
मग भारी आहे. होय पाच पाच कॉल, दोघींचे पाच पाच जर का झाले तर कंप्लीट झाले ना.
हा.
आणि म्हणजे कसं घेणाऱ्यांना पण ऐंशी रुपये आहे. आणि केल्यानंतर शंभर रुपये असत दोघांना पण फायदा आहे त्याचा. मग आलेलं काॅल पण पकडणार का त्यामध्ये?
आलेले कॉल आलेले कॉल नाही आल्याबद्दल तुम्हाला ऐंशी रुपये भेटणारच.
हा हा हा.
तुम्ही रिसिव्ह केला त्याच्याबद्दल ऐंशी रुपये भेटणार, आणि तुम्ही स्वतः केल्याबद्दल शंभर रुपये.
पण माहितीत चांगली मि त्यामध्ये म्हणजे मदी हे काय म्हणजे जे टास्क होते ते पण छान होते, लिंग परिवर्तनच म्हण लिंगबद्दल माहिती म्हण म्हणजे महिलांच्याबद्दल माहिती हे सगळं छान होतं.
हा म्हणजे समाजामध्ये आता काय हाय आणि आपण काय विचार करतोय. हे सगळं त्यातन त्यांनी घेतलं आपल्याकडनं नॉलेज.
छान होता टास्क, म्हणजे माहिती नसलेली माहिती सुद्धा एकेकाना मिळणार आम्ही कसं समाजात फिरतो ना आपल्याला माहिती आहे पण बाकीच्यांना ज्या गोष्टी माहिती नाहीत त्यापण माहि ती हुत्यात ना त्यामध्ये ते काम चांगलं चालू केलं पण हा
आपण जे होय होय आपण जे विचार करतोय पण काय विचार करतोय आपण हे आपल्याला त्या क्वेशन मधंन विचार करायला लावतय, की आपण असं केलं पाहिजे की आपण जे चुकीचा विचार करतोय
हो.
म्हणजे लिंगभेदच तेन त्यांनी सांगित ल तर आपल्या समाजामध्ये एक एक लोक असा चुकीचा विचार करत असत्यात.
होय बरोबरच आहे की, आणि खेडगावामध्ये तसं अजून पण चालूचं आहे. त्या मुलींना प्राधान्य मिळाय पाहिजे, मुली म्हणजे मुलांच्या पेक्षा जास्त सक्षम आहेत हे समाजाला पटवून द्याय पाहिजे.
ते आजी लोक जोपर्यंत जात नाहीत तोपर्यंत काय होत नाही.
ते पण त्यानी आहेत तर घरात सखल रोनक असत्या गं.
होय सगड त्याने हाय तर सगळं अस ते पण त्यांनी जरा समजून पण घ्यायला पाहिजे ना
हो पण आताच्या पिढी प्रमाण आता प्रत्येक शिक्षणाचं प्राधान्य सट प्रत्येकाच्या घरातच की मुलगी शिकावीच
होय पण मुलीनी शिकाव पण जे घरातले फ्रीडम देतात त्याच गर चुकीचा इस्तमाल पण नाही
नाही कराय पाहिजे होय तेेत आहेय सोड सगळ्यांनीच त्याला म्हणजे सहकार सहकार्य कराय पाहिजे मुलींना शिक्षणासाठी मण खेळासाठी मग त्यांच्या काय इच्छा असतील त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी शैक्षणिकच्याात मुली पुढे पाहिजेत ना
आणि आता जास्त मुलींना असं कोण हे करतच नाही फ्रीडम देतात पण मुली जास्त
गैरफायदा घ्या हा आणि ज्या बना जास्त ्री माहिती्या मुली खरोखरच गैर वाटतो क
हा
इतीच आईवडलांच म्हणजे आईवडलांसाठी काय केलंय त्याचा काही विचार करण त्यांनी
हम्म आमच्या काय घरी त असं नाहीच
मुलीनी असो किंवा मुलांनी असू त्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे आपल्या आई वडिलांने आपल्यासाठी काय केलंय किती संघर्ष केलात आपल्याला एवढं मोठं कराला त्यांना किती हाल झाला असेल
होय आपली फी भरायला किती मेहनत त्यांना करायला तरोच रोज
होयच की त्याचा विचार पुरीनी नला पाहिजे अक्षरशः आमच्याकडे केस अस येतात नाही असं मिसिंगच्या ह्याच्या्या लोईमारीच्या
होम
पुरींचं वातावरण बघून असं वाटते की पुरी म्हणजे जागेवर संपवाव असं वाटते पण आई वडील पाया पडत असतात जाग्या आता परवाच आमच्या पोलिस स्टेशन प्रकार झाला ती मुलगी घेतली ती आणि पोलीस स्टेशन म कंप्लेंट हे किती ना मिसिंगची दाखल अच का आणि मला मग असं पुढे काय करायच आयसीयू मध्ये त्याला पाठवलं रक्ताच्या उलट्या विशारडोद दे औषध भाऊ पाया पडत होता अर हो दे ग थोड दिवस काय मी समजूत घालतो सगळ्यांची तेच लग्न करून देतो पणच घर लावून नाही म्हटली पोरगी आणि आई औषध पिलाना अटक करते म्हण सांगितली पोलीसच्या दारात होन पुरी बेकार आता पुरींचं वागण बेकार झाले म्हणजे क्चितच पुरी आहे आईवडील वलाचा विचार करतात
होय
कॉलेज लाईफ असली म्हणजे फ्रेंडशिप होती सगळं होतंय सगळं म्हणजे तुम्हाला जसं वाटलं की घरच्यांचा सल्ला घ्यायचा ना घरची बघतात की म्हणजे तुमचं म्हणजे भविष्य पुढं चांगलं आहे का वाईट ह आहे घरच्यांना विचार येणारच की तसा
एवढं कशाला पाहिजे मला स्वतःच्या पायावर उभं राहायचं सगळं स्वतच बघायचं जरी लग् ल तर काय आयुष्यभर बघणार आहे ते ना
तेच की आणि नाही असं जास्त गतच नसते सोड खरं लईतले वर्ष दोन वर्ष चार वर्ष टिकते आईवडिलांना जे म्हणजे निवडून केलेलं असतय कि नाही? तेे वेगळं. ते काय तर मुलींचं भविष्य घडतंय आणि त्यांनी पोटच्या मुली मुलीये सुखाचा विचार केला असता. या पोरी तसा विचार करत नाहीत. अये ग्रॅज्युएशन झालेलं पूर्ण पोरी सेंट्रिन काम करणाऱ्या पोरांच्या त्यांचे लव्ह मॅरेज. काय उपयोग आहे. आणि मग थोड दिवस नाही पटलं, त्यांच्या गरजा नाही पूर्ण झाल्या, कि भांडण होत्यात.
हम्म
नाही पोरीने विचार कराय पाहिजे सोड. आईवडिलांना एवढं आपल्यासाठी केलंय. आईवडिलांसाठी आपण काय सुख द्याय पाहिजे. हे पोरींना विचार पाहिजे.
होय
पहिला कुटुंबाचा विचार नंतर बाकीच काय असन ते.
लहानाचं मोठं टेनिस खेलत ना?
मग आता किती संघर्ष करावा लागतोय. एक एक आई वडील स्वतःच्या होय. तुझे खरोखर विचार चांगले आहेत गं हया बाबतीत. हा हा हा मला म्हणजे असं ह
तुमचा आवाज अडकाय लागलाय.
आवाज अडकालाय तुमचा.
रेंज कमी झाली असेल ग, जिओचं कार्ड आहे ना.
हा हा
दिवसच काळं असल्यामुळे रेंज कमी जास्त होते ना आबाळ झालं म्हणजे.
होय, जीओला तर रेंजच नाहीये.
होय त्यांना वडील काय काम करतात?
पप्पा केमिकल बनवत्यात, प्रोसेसमध्ये ह्याला लागतय ना जीन कराला त्यांचं ते केमिकल बनवता.
सायझिंग मधे आहे का ते? प्रोसेस
नाही नाही इथ ह्याच्यामध्ये हायेत. इथं आमच्या दारातच हाय. सायजिंग मध्ये नाही हाय सेपरेट हे हाय फॅक्टरी. आं?
तुमचे मि - -
सायझिंगला पाठत्यात, सायजिंग मदे नाही.
काय बोलला ऐकू येईना, आवाज परत गेला.
केमि केमिकल फॅक्टरी असेल गं ती.
हां हां नाही, पूर्ण केमिकल नाही तेज जनावरांचा फॅट ते नसते ना?
हा हा हा हं
ते त्याच्यापासून तयार करत्यात. हा.
चांगलाय हं हं